हॅलो
हा आवाज येते का ग?
हा येतंय की.
कशी आहेस.
बरी आहे की, तू कशीय?
मी पण बरीय.
काय चाललेय? होय बरंय की.
काय नाही बघ.
जरा हवामानात बदल झालाय, गावी गेलोतो ना आम्ही.
हा.
पाण्यात तेन बदल झालाय, मग थोडी सर्दी झालीय तिला.
होय मग दवाखान्यात वगैरे?
होय दवाखान्यात औषध आहे नाही कमी आलं तर आणि घेऊन जायचं उद्या, परवा.
हा हा. आवरलं चहा वैगरे? काय नाही बघ. आता आलोय.
चहा वगैरे झाला की, हा हा.
जेवणाचं?
जेवणाचं आता नंतर करायचं थोड्या वेळानं. बाकी वरची काम चालू आहेत लोट झाड.
हा हा.
कपडे घडी घालायची.
हम्म हम्म.
तुझं काय? आज काय जेवणा जेवणाला काय बनवणारेस?
माझं आज जेवणाला काय नाही पनीर बनवायचं म्हणालो.
होय पनीर?
हम्म.
कसं बनवतेस?
अ पनीर आधी बारकं स्लाइस करून घ्यायचं, आपल्याला जेवढं लागतात तेवढं. घट्ट पनीर असलं तर, नाहीतर मग बाकीचे जे पनीर मिळ तात त्याच्यात स्लाईस केलेलेच असतात त्याचं मो ठं वगैरे असतात, फक्त असेल तर बारिक करून घ्यायचं अजून थोडं. कांदा बारीक चिरायचा. काही काही जण कांदा असा तळून वगैरे पण घेतात, तसा पाहिजे असेल तर तसा तळून घ्यायचा. जर पेस्टमध्ये घालायचं असलं तर, म्हणजे आपण मसाला करतो त्यात घालायचं असलं तर. नाही तर मग आपण फोडणीला कसा कांदा देतोय अ टाकतोय ना बारीक चिरून आमटीला वगैरे तसाचं टाकायचा. कांदा जरासा भाजल्यानंतर मग त्यात आपण पेस्ट करून टाकायची अ खोबरं. लसूण, टोमॅटोची. आणि त्याला जरासं तेल सुटूपर्यंत जास्त वेळ भाजायचं. भाजल्यानंतर मग पनीर टिक्का मसाला असतो तो टाकायचा.
हा कोणत्या कंपनीचा का कोणता पण?
नाही, मी एव्हरेस्टचाच यूज करतोय बाई मला आवडतोय तो
हा हा तेच प्रत्येक मसाल्याची चव वेगळी असते ना
नाही त्याची छान लागते म्हणजे असं चवीला पण लागतोय आणि जरासा असा गोडसर असतो ना ग
हम्म म्हणूनच विचारलं कुठला मसाला घालत्या.
एव्हरेस्टचाच घालते मी म तो मसाला टाकला की आधी थोडा वेळ भाजून घेतला की वरण थोडी चटणी टाकायची. आपली घरगुती लाल तिखट आणि मग ते जर असं परतून घेतलं की त्यात थोडंसं पाणी घालायचं. आणि अस जरास उकळी आल्यासारखं झालं कि पनीर टाकायचं आणि पनीर जरास का नी टाकायच्या आधी तळूनच घ्यायचं म्हणजे आणि जास्त तळायचं नाही जास्त वेळ जर असं घरपूस पर्यंत तळलीस लाल पडेपर्यंत वगैरे तर मग ते असं लवकर शिजत नाही आणि असं रबर सारखं होते. त्यामुळे असं आप गवळं म्हणतो का नी अर्ध कच्च वगैरे तसं तळून घ्यायचं जरासं फक्त डाक पडुपर्यंत
हा हा
बाकी मग शिजवायचं जरा आटवायचं ग्रेव्ही अशी जरा दाट होईपर्यंत
शिजलं की पाहिजे तेवढी ग्रेव्ही ठेवायची आणि मग घ्यायचं खायला छान होते.
हा हा बघते करून गुरुवारचा माझा उपवास असतो ना मग उपवासा दिवशी करते.
मग माझा पण आज सोमवारच आहे ग म्हणूनच करायचं आहे मला पनीर
हां
हम्म आणि पाहिजे असेल तर मग कांदा पण तळलेला असतो का नाही तर तळलेला कांदा म्हणजे लांब कांदा तळून घ्यायचा आणि आपण खोबर लसुन आणि टोमॅटोची पेस्ट करतोय का नाही त्यात टाकायचा तो कांदा आणि मग ती डायरेक्ट पेस्ट तेलात टाकलीस आणि फोडणी दिलीस तरी चालते तसं करायच. नसल तर मग बारीक चिरून टाकू शकतेस.
हा.
हम्म बाकी
बाकी काय नाही निवांत
तेच म्हटलं आज मी ब थांबली म्हणजे निवांत असशील म्हटलं आता पाच वाजायला आलेत म्हणून फोन करावा. वेळ मिळत नाही ग परत मी पण कामावर असते तुझी पण पोरगी ये बारकी
होय, मला पण वेळ नाही भेटत.
हम्म चालते कर पर
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज नाही येत तुझा हॅलो